हॅलो बोला ताई
नमस्कार ताई बोला काय म्हणता काय म्हणता ताई बोला
आज आपण नवीन विषयावर बोल बोललो असतो म्हटलं
ठीक आहे ना ताई चालायला कुठला विषय
तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली
अरे वा आज नवीन काहीतरी आहे
हो ना
कशी झाली मग तुमच्या दिवसाची सुरुवात
चहाचा एक घोट घेऊन काय मस्त सकाळ आहे आजची हवा एकदम फ्रेश आहे अ तुझी सकाळ कशी झाली ग किती वाजता उठलीस हॅलो
हॅलो
हा बोला ना आज खूप फ्रेश आहे एकदम हवा
माझा दिवस तर एकदम गोंधळात सुरू झाला आलाराम सकाळी सहा चा लावला होता पण डोळा लागला त्यामुळे मला सात ला उठली मी मग काय धावपळ सुरू झाली प्रश्न करताच थेट लॅपटॉप उघडायच्या वेळ आली अशी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आज
अरे म्हणजे तुझी सकाळ अगदीच गडबडीत झाली मी तर पहाटे साडेपाच ला उठले उठले ग अर्धा तास थोडी स्ट्रेचिंग आणि योगासने केली त्यानंतर वीस मिनिटे शांत बसून मेडिटेशन ध्यान केले त्यामुळे दिवसभर मला काम करायला खूप ऊर्जा मिळते
अरे वा खूप छान दिवसाची सुरुवात झाली धन्य आहेस बाबा तू माझ्या बाबतीत उलटे झाले ग रात्री दोन वाजेपर्यंत डीस काम सुरू होते माझे लॅपटॉपवर त्यामुळे सकाळी लवकर उठणे म्हणजे माझ्यासाठी मोठी शिक्षाच असते ग काय करते
अरे रात्री उशिरापर्यंत काम करणे आरोग्यासाठी चांगले नसते ग तू जर सकाळी लवकर उठायला सुरुवात केलीस ना तर तू तुझी ताजी ऊर्जा पाहून तुलाच फरक जाणवेल
हो ना तू म्हणतेस ते बरोबर आहे ग पण जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा बेडवरच चहा हवा असतो मला आज आईने चहा दिला खरा पण तोपर्यंत माझ्या क्लाइंटचा मेसेज आला होता फाईल मध्ये काही बदल हवेत मग चहा पिता पिता मीच लॅपटॉपवर काम करायला बसले
अच्छा म्हणजे सकाळच्या चहाचा आनंदही तुला घेता आला नाही माझ्याकडे बघ बघ मी उठल्यावर पहिले ग्लास कोमट पाण्याचा पिते मग छानपैकी आंघोळ करून स्वतःसाठी एक च्या चांगला काळा - चहा बनवते त्या शांत वातावरणात मी माझ्या आजच्या दिवसाचे नियोजन करते
अरे वा खूपच छान आहे तुझ काय आयडियल जिवत आहे तुझ मला तर सकाळच्या नाश्त्याची पण वेळ मिळत नाही आज तर घाई गाईत फक्त ब्रेड जॅम खाऊन काम सुरू केले
हे हे थांबायला हवं तू सकाळचा नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहर असतो ग मी आज सकाळी ओट्स आणि फळाचा नाश्ता केला यामुळे सरीराला ताकद मिळते
हो ना तणतणाव आणि नियोजन नाही का याच्यामध्ये माझं गुरफटलेलंच असते ग तुझी रुटीन ऐकून मला माझ्या जीवनशैलीचा कंटाळा आलाय मला सुद्धा तुझ्यासारखे शिष्टबद्ध जीवन जगायचे आहे पण क्लायंटचे प्रोजेक्ट डेडलाईन यामध्ये मी एवढा अड एवढी अडकले की स्वतःसाठीठी वेळच उरत नाही दिवसाची करावी हे पण मला समजत नाही
यासाठी काहीच मोठे प्रयत्न करावे लागत लागत नाही न ग तू फक्त रात्री साडे दहा पर्यंत तू तुझे काम आटपून झोपून जा सकाळी उठल्यावर अर्धा तास स्वतःसाठी दे मोबाईल ला हात लावू नकोस थोडा वेळ मोकळा ह फरून ये बघ तुझा मूळ कसा छान फ्रेश छान होईल
असं खरंच केल्याने माझं मूळ खरंच फ्रेश राहील का ग तू म्हणतेस ते अगदी खरं आहे मी नक्कीच उद्यापासून रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करेल सकाळी उठल्याबरोबर कामाचा विचार न करता निसर्गाचा आनंद घेईल
अच्छा नक्कीच जेव्हा तू स्वतः स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिशील ना तेव्हा आपोआप कामाची उत्पादकता वाढते आणि तुला फ्रेश आणि दिवसभर शांत फील होईल हॅलो बोलत आहे
आजचा दिवस तुझा खूप चांगला जाव संध्याकाळी पुन्हा भेटू पण मला एवढं सांग की मी एवढी काम करते सकाळी सकाळी उठल्यानंतर काम करते सरळ माझ्या हातात लॅपटॉप येतो आणि खरंच मी जर दिवसाची सुरुवात जर चांगल्या पद्धतीने जर केली तर माझा मला वेळ मिळेल काग स्वतःसाठी
हो का नाही छान आजचा दिवस तुझ्या खूप चांगला जाऊ संध्याकाळी आपण भेटून सगळे सगळे व्यवस्थित एकमेकांना समजून घेऊ पण तुझा दिवस जर तू सकाळी लवकर उठली तर खूप छान जाईल असं मला वाटते
हो ग तुझं बरोबर आहे खरंच मला सकाळी उठायला हवंय त्याच्यामुळे माझे काम नियमित प्रमाणे होईल सकाळची सुरुवातच जरा माझी छान झाली तर मग बाकीची सुरुवात व्यवस्थितच होईल
हो हो ना बरोबर बोल बोललीस तू पण जर तू सकाळी उठशीलच नाही लकरत तुझी कामं आणि तुझी सवय कशी लागेल तुला रोज नेहमी जर साडेपाच वाजता उठली योगा केला नंतर थोडस मेडिटेशन केलं तुला छान फील होईल आणि दिवस पण तुझा छान जाईल आणि तुला त्रास पण येणार नाही आणि थोडा मोबाईल लॅपटॉप बाजूला ठेवून स्वतःसाठी पण टाइम काढशील तू.
हो ग खरच आहे तुझ रुटीन एकून किंवा अस वाट त तुझ आत्मसात रुटीन आणून म्हणजे असं वाटत की किती तू किती म्हणजे व्यवस्थितरित्या तू आपला दिवसाची सुरुवात करत आहे.
हम्म माझं नेहमी तेच रुटीगं असते. सते ते मी करतेच ते केल्यानंतर मला सगळं मोकळं मोकळं आणि शांत वाटते सकाळी उठल्यानंतर इतक शांत वात तावरण असते त्या शांत वातावरणासाठी आपल्यासाठी थोडा वेळ काढून थोडा अ श्वा प्राणायाम करून खूप छान असं छान वाटते.
हो मला पण याचा विचार करावाच लागेल खरंच. माझ्या दिवसाची जर सुरुवात सकाळीसच झाली ना तर खरंच माझा दिवस पण खूप छान आणि शांततेत जाईल.
हव.
आणि मी जर रात्री जर लवकर झोपली तर मला स काळी उठेल तर मला अ सकाळी उठल्यानंतर रात्रीची पूर्ण जोप झाल्यानंतर तर मला ऊर्जाच ऊर्जा मिळेल.
हो अगदी बरोबर बोलली. कारण ऊर्जा मिळाली तर आपलं पूर्ण शरीर ज थकल्यासारख असते ना त पूर्ण तास आणि व्यवस्थित राहते. त्यासाठी सकाळी उठणं खूप महत्वाचं असतं सकाळची सवय खूप छान असते की सकाळी उठणं आणि अ निसर्गाच्या सानिध्य द शांतपणे थोडं फिरणं थोडं वॉकिंग करणं छान असतं.
तणावामुळे नाही का मला सकाळी उठणं म्हणजे अशक्यच असतें.
नाही. हे चुकीच आहे तरी पण तू सकाळी लवकर उठायचा प्रयत्न कर त सकाळी लवकर उठशील तर तुलाच अ अ सवय लागेल आणि तुझं शरीर पण ऊर्जादायक राहील आणि दिवसभर तुला शांत आणि अ ऊर्जा उत्साही वाटेल. आणि मनातल्या सगळ्या भावना तुझ्या सकारात्मक च राहील.
हो मला प्रयत्न कराव लागेल तुझ्यासारखं तुझ्यासारखं रुटीन करण्याचा प्रयत्न कराव लागेल, की अगदी दिवसाची सुरुवात अशी खूप छान आणि खूप आनंदीदायक झाली पाहिजे.
हो ना अगदी बरोबर बोलली. खरंच नियमीत जर सगळं काही व्यवस्थित असेल त सगळं व्यवस्थित होऊन सगळं सुरळीत चालू राहते आपल्या भावना सकारात्मक अस ते आपण नेहमी उत्साही राहतो. हॅलो. बोला ताई.
तुझ्या सोबत बोलून खूप छान वाटलं ग तुझा माझा दृष्टिकोन बदल बद म्हणजे तुनी माझा दृष्टकोन बदललाय आता मी खरंच त्याच नियमाप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात करेल.
हो ना. जर तुझं रुटीन जर तसंच माझ्यासारखं सकाळी उठणे- आणि फिरणे- आणि योगा मेडिटेशन वगैरे करणे- जर व्यवस्थित असत. तर सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित होईल.
होय. मला तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं पण.
हम्म. ठीक आहे ना. बोलू आपण नंतर अजून कुठल्या विषयावर. धन्यवाद ताई.